हॅलो
हा बोल
आगाईने नाही ते केल्या तुगं दुसरं पुढचं उचललं नाही तरी पण एक टास्क कंप्लीट होते
होय होय मग ललो की आला फोन मला काय
मी म्हणाल तो एवढी लोक नकोत घरातन बाहेर काढायलात काय तुला ते रस्त्यावर जाऊन बस जा
आलो इथं पायरी ब
हम् हम् मी म्हणालतो पूर्ण तीसच्या तीस कं्प्लीट करायला लोकं नकोत काय जेव रामानुष गावाला जाऊन बसलाय सुट्टीला
अगड तू तिकडच काय दत्तक झाला काय बघ
बकी त्यामुळे तो पण नाही आहे त्याला फोन करायला तो सोडून मी दुसऱ्यांना फोन करालो
आता तू मला कॉल केलास म्हटलं मला तो पेशंटला
हो ते काय माहीत कधी येतात खरं माझ तर ते फोनो फ्रेंडचा टास्क अजून चेकिंगच दाखवते
ते चेकिंगच दाखवते सर सगळं
नाही ते मराठी रेकॉर्डिंगच कमप्लीट दाखवते झाल ते कमप्लिटेड असं
माझ ते अकरा वच हे सगलंय की थांबलं पुढे ये ना झालं टस्ट
होय मग आज तर कम्प्लिटेट दाखवलं तीसच होती मी दोन तीन दिवसात केलो
आलं काय वाचायला मराठी
वे काय नव्हतं त्यात नेपोलियनचं होतं एक
हम्
म्हणजे सारखं सारखं रिपीट वालतं त्या एका ह ज नेपोलियनच एक हुतं. आणि ते. नथुराम नथुराम मुंडे म्हणून कोण तर ऋत बाई. महाराष्ट्राचं राजकारण करणारी कोणतं
ते मला पण आजज सडतच आहे
हा ते पण होत आणि मधनं मधनं ला चांगलं पण याल तर असंच काय तर व एक वडिलांवर आलत अणी काय नई.
गुलाबाचा आत्मकथा.
गुलाबचा आत्मकथा.
हं हं गुलाब बोलाल.
आणि क्रिकेटच जास्त होतं.
हा क्रिकेटच पण होतं.
आणि ते काय पण होतं त्यात काय काय विश्वचषक आणि हेन ते. आणि ते वाचायला पण येत नव्हतं, मधनच काय पण चालू होतं. तरी पण झालं ते बरोबर ते. आणि तिने काय केल्यात माहितीय काय, इसवी सण म्हणल्यावर इसवी सण एक काय तर असल वर्ष एकोणीशे शेहचाळीस तेन ते द्यायचं तर. इसवी सन वर्ष देत नाइत. इसवी सन ते इसवी सन असं देत्या. आम्हाला अर्धीच इन्फॉर्मशन मिळावी अशी इच्छा आहे त्यांची. काय मणलीस बघितल.
काय नाही काय करूया सांग, आता मला कंटाळ आलाय.
काय करणार आहेस तू वेदिका ती धबधब्याला गेल्यावर जा तिच्या बरोबर.
आली काय नाही अजून.
आली असल ही काल संध्याकाळीच येेणारती.
आपण पिक्चरला जाऊ काय.
कुठल्या पिक्चरला.
कुटल लागतंय बागायचं की.
सगळी तरी येणारच नाहीत बाई आपल्या ग्रुप मधली बीनकामाची
कुट जाऊया ते तरी सांग.
कुट जाऊया. कोटं पण जाऊया. हे तर एक स्पीकर वर पण ठेवायला येत नाही बे.
होय ऐकू येत नाही बाई ह्यातन लई आवाज कमी येतय.
तेच की. तरी पण हिने आपलं संभाषण रेकॉर्ड कराल्यात.
चौ. ते आपण कॅपराऊंड ला जातय ब.
हा.
मध्ये जर सकाळी लवकर अ. अकरा वाजेपर्यंत जर संपलं तर तवा जाऊया तिथनच.
चालते. पिच्चरला, खायला पहिलं जाऊया.
हा.
कुठतर.
तिथल्या तित तिकीट भेटेल की फॉर्चूनला.
होय भेटतय की.
ह् चालतय मग बघ्या कसं होते तर लवकर आवरल की जऊया.
हम्म. बगुया काय काय होते तिने पण यायला पाहिजे.
आपण थोडे ना ते फॉर्चून आणणार हाय त्यांच्या पशी, त्यांनाच घेऊन जायला पाहिजे.
होय एक तर तरी पण
आणि तो कॉलेज मध्ये कधी जायचा आपल्या
कशाला
ती येल सी आनयला.
तिने बोलवल्यावर. मागच्या वेळी पिन बोलावता गेल तो कसल फालतू बडबडालतित माहिती न्हवं.
बिन बोलवता काय आपला तो हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे.
त्यांना कळायला नको काय.
आम्ही एक्झाम दिल्या त्याचे मार्क लिस्ट घेणे हा आपला जन्म सिद्ध हक्क आहे.
त्यांची केवढी नाटके असतात बघितलीस काय
त्यांना बोलवायचे आपण वाट का बघायचं
एल सी मला तर वाटायल खालन ऑफिस मधन घ्यायला लावतील त्यानी आपल्याला
कुठन तिथ खाली ना
हा
आणि मग ते भक्ती काय म्हणाल ती शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर असेल तर मग नाही तर ट्रान्सफर होतोय.
व्हय एल सी लागत नाही म्हणून मग आपल्याला तर लाग मला तर लागणार.
होय तिला लागणारच आहे. खरं लागणार की एल सी एल सी लागणारच की
तेच की
तिथल्या तिथ ट्रान्स फर करून म्हणजे काय त्यांनी घरला पोस्टाद्वारे पाठवतात का त्यांना
त्यामुळे
लागत्यात सोड ऍडमिशनच्या वेळेला लागत्यात.
हम्म.
मला ते कशा कुठल्या तरी विवेकानंद बापूजी चा काय ते फोन आलता काय त्यांनी काय विचारलेल तर मला रेजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन केला नाही म्हटलं केलंय. कुठ टी के टी लावून आमच्या कॉलेजला येऊ शकताय का विचारायले.
नाई म्हणायच.
मी म्हटलं नाही मला लांब पडतय.
हम्म
मग कॅप रांऊडला तर येणार काय विचारायल्या.
नाही म्हणायचं.
पण म नाही येणार मी तर तिकेट करणार आहे.
गप बसाव म्हणाव की
म्हणजे म्हणाल्या बरं अच्छा अच्छा ठीक आहे.
कशाला पाहिजेल आहे तुमच्यात आणि आमच्यात करायला लई काम जास्त पाहिजेल आहेत काय म्हणायचे.
आता त्यांना काहीतरी असं भेटत असेल की एका कॉलेजमध्ये जर एवढ्या मुंलानी रेजिस्ट्रेशन केलंय तर म्हटल्यावर
होय हा. पेरू नको मला पेरू कालच खाल्लोय मी हॅलो.
हा खा ग जरा तब्येत चांगली होतीया.
बस ग.
गपच बसलंय.
तुला दुसऱ्यांची साईड घेततीस मैत्रिणीची सोडून हा.
तुझी साईड काय घेऊ सांगा आता
बघल तेव्हा माझ्या भावाची साईड घेत असतीस ती तो फालतू बडबडत असतो त्या
मग तूच त्याला त्रास देतेय बिचारा ते अजून किती लहान आहे.
किती लहान आहे. चांगलंच लांब आहे ते
मला माझे चुलत भाऊ आहेत की ग माझे चुलत बहुतेक ते जिम ला जात्यात काय आणि त्यांची बॉडी वगैरे अशी झाल्या व्यवस्थित एकदम आणि उगचच आमच्या समोर येत्यात. माझ्या समोर आणि प्रमीिला समोर म्हणतात माझं बायस बघ. बघ माझी बॉडी बघ.
ववा.
य मण ते आत्ता चार दिवस झालं जिमला चाललायसा मग एवढे नाटके मारालाय स काय? आणि असं गुच्च घालत.
त्या माझा भाऊ पण तेच करतोय ते काकीच पोरगं पण तेच करते ते मावशीचा पोरगं पण तेच बॉडीज दाखवत असते बघल त.
गुच्छ घालत तु ग.
तू पण मारायच त्यांना हणायचं सोडायचं नाही.
अगर तर मारा गेल तर परत मारतात छान नाही त. आणि तू त्यांच्या पशी जरा बसलीस पाच मिनटं अब्रू काढण्याशिवाय सोडत नाही
ती सगळी तसच असतात आम्ही पण रोस्ट करते मग समोरन भाई काय तर म्हणातायत
बसलेलो का आम्ही असंच सगळीजण आणि माझा छोटा भाऊ आलाय आणि काय असं गुडघ्याला माझ्या हात लावला काय आणि दुस दुस ऱ्याला सांगालाय माणकया मेंदू बघ मेंदू
ह
मेंदू इथं कुठे असतोय म्हण मुलींचा मेंदू गुडघ्यात असतोय.
हह तुझ आपण तिथंच आहे काय म्हणायचंय
आता
हम्म
नाही तो झोपलाय आज आज मी बाहेर बसलोय
चुलत भाऊ तुझा
होय माझा सख्खा भाऊ एक आहे आणि मला चुलत तीन भाऊ आहे
चुलत भाऊ आता घरात आहे
नाही इथ त्यांनी आता घर बांधायला लागेलत त्यांनी तिथं पुढं मग त्यांनी येतयात कधी तर
ह हा ह
खरं सगळे बिनकामाचे आहेत मंद आहेत
सगळी बिन कामाांची असत्यात. हम् शिफा म्हणाल्या मी तर रामानु बबर लय काय काय बोललोय ग्रुपच
कुठल्या ग्रुपचं त्यांच्या
स्टेफी त्यांचाच की
अगं बाई! जाईल बी व्हॅलिडेशन लागल तर
मग ते जाईल गेलं तर वाटच आहे म्हणाल्या. खर आता जाऊ दे,, बोललो म्हणून सांगायचं म्हणाल्या.
हमम
मी म्हणलो रामानुजन मी तर फालतूच बोललोय गे,,, कुणाच दुसऱ्यांबद्दल काय बोललो नाही आम्ही लय. पण बोललो तरी मजाक मजाक करायल तो आम्ही असं काही सिरियस काय बोललो नाही म्हणून.
हम
आपल्या आपल्याच्यात पण फिराले ते त्यामुळं काय म्हण
काय
ते व्हॅलिडेशन च गं
हंम,
आपल्या आपल्यातच फिरालोय, म्हटलो, वर्गात.
खरं जास्त नाही येत ग ते, कधी तर चुकून एखाद्याचं येतय.
ती वेदिकाला कसं याल तिथ मग सारखं सारखं.
काय माहित? तिला काय आलत,, मला तर तुझं अ रामानंदच एकदा आलतं. आणि अंजली निर्मळे, आणि अंजली कस्तुरे ह्या दोघीच आलतं